हॅलो.
हा माझं काय लाग ना बाई तुला कॉल, ते म्हणाले ह्या कॉलशी तुम्ही आधीच कनेक्ट झालाय.
अगं म तु मला कॉल लावलेलीस काय?
झाले की आंजी आता मागच्या येतो तु आणि मी.
आगं म तर स्टार्ट कर की फोन
असू दे घे ते पाच पाच कॉलचं होतं माहिती आहे काय ते टास्क
टास्क
पूर्ण झाला तो पाच केलंत ते आता नवीन आणि फोन करायेल. करावा. हा पाचचं एकात आता झालं माझं. अजून असलं तीन चार करायला पाहिजे पाच पाचचं.
पाच पाचचा कि पाच करायला पाहिजे, नाही पाच सक तीस सहा
अजून सहा करायला पाहिजे. आता एक झालं बाई ते.
म्हणजे तुला अजून पंचवीस कॉल करायला पाहिजे.
हम्म तू सांगितल्यास की आता मनावर घेतो म्हंजे पैसे यायल्यात, पैसे यायल्यात.
व्हय ते तर सांगावं लागला इतकां दिवस. आह.
व्हय व्हय ग अग अजून मी बाहेर च बसले अजून आत जाणार आहे.
म तेच इतके दिवस मी सांगा लागलोय क नि काय झालं?
तुझा अजून किती कॉल करायचायत?
माझं बग सोळाच झालीत बघ.
हा हा.
अजून ते चार आणि दहा चौदा कॉल म्हणजे पंधरा कॉल पाहिजे. म तेच सांगा लागलोय तुमचं घरात तू आता ओपन केलीस क नी
हम्म.
तुझा पहिला सगळ कर कॉल.
हा.
मला सांग म मी पण करतो.
हम्म हम्म सांगते. मग त्याच्यावर एवढं कॉल केलं की तेच की याच्यावर कळतय की आपलं हे कॉल हे असले हे भंकस व्हॅलेट धरतात काही नाही.
हा धर त्यात की बघूया ते नव्ह.
आता असू ते घे बोलाल्यास दहा मिनिटं बोलू याच्यावर नाही. तर ठेव अंजे दहा मिनिटांन कट कर तुझ तू.
हॅलो राहु दे की चालू.
हा तेच की नाही आपण अर्धाच विषय राहिला की आपला तर हे च ग फीजच.
काय झालं?
एमसी ए च्या फीजचा आपण बोलालतो ते मध्येच राहिलं ग. ते बहुतेक नवीन हा प्लेसमेंट नाही आहे. प्लेसमेंट नाही आहे वाटत य. वाट्त एमसीए ला हा कि कारण कणी एमसी ए च अगं आता मागच्या वरशी चालू झालं त्यांचं.
व्हय मला नाही घाट मॅडम म्हणालत्या व्हय
काय ते?
अ कि सुत्री चौकशी करून गेलतिया म्हणून.
नाही काय बोलल्या नाही आम्हाला कोण चौकशी करून घेल तर हे कोण मॅडम नाव ब घेऊन बोलल्या नाही
ही म्हणालती बाई मला मयुरी
मयरी म्हणालती.
व्हय सुत्रीला सांगा लागल्या म्हण घाट मॅडम एम बीए घे मग ती एम सी एच म्हणत्या म्हण. म त्यांच्या पप्पी मम पप्पा मम्मीला घेऊन आलती म्हण.
हा.
हम् चौकशी कराला, असं मला हिनं सांगितली मयरीनं.
होय.
हम्म.
खरं नाही गं आम्ही तिथंच होतो की मला तर काय अस ऐकाय मिळालं नाही.
काय माहित.
उलट मॅडमच म्ह मॅड उलट आग मग सुत्रीन सांगितली असेल हिला मैरीला सांगितली असेल सु त्रीन आसं असं कारण आम्ही तिथंच होतु काय बोल्या नाहीत बाई.
काय माहिती बाई म का सुती दादा ला मला सांगी मला नाही तर सानिकाला सांगितली अस ती ना.
होय.
आम्हाला पण काय सांगितली नाही बाई सुत्रीन.
सुतार तुला सांगितली असती की, नाही आणि आंजे असा असं मॅडम म्हणाल्यात बाई म्हणून.
होय सांगितली असती की.
हम् काय मा काय मेरी मलाच सांगा लागल्या मग, कारण मी तिथंच होतो बाई मला तर काय ऐकाय मिळा उलट की नाही अंजे, मॅडम काय म्हणलीत माहीताय हाय काय? अ तोम आपल्या वर्गातलं आणि कोण घेणार आहे. काय? सांगा कळकळीन सांगालती. कोण घेणार आहे काय सांगा. या नंबरला ऍड करायला बरं त्यांना पण नोटिफिकेशन जाऊ दे.
वय-वय ते मला सांगित तली, आभी सर असं म्हणालते म्हण 'कोण कोण एम सी ला ऍडमिशन घेणार आहे'--? त्यांची नंबरं द्या म्हणून.
कोण म्हणजे घेणार आहे त्यांना आम्ही शंभर टक्के आमचे विद्यार्थी म्हणून आम्ही ट्राय करतो असं पण म्हटल्या मॅडम अगं.
अगं मग तिला तुम्ही विचारलं पाहिजेत. या. तू प्लेसमेंट देणार आहेस काय? तिला विचारयला पाहिजे, देणार असलीस तर आम्ही घेतो म्हणायला पाहिजे होता.
हम्म त्यांज तसच आहे तू म्ह आपण म्हणाल की नी फीज कशा काय कमी आहेत त्याला प्लेसमेंटच नसणार आहेत.
मग तेच म्हणा लागलोय एवढं फी कसं काय कमी.
होय अगं एम बी एस त्यांच लय व वर्षापासन चालुय आणि एम बी ए ला प्लेसमेंट पण हाइत सोड त्यांचं. होय आता बघायचं. हम बघूया आता अंजे फॉर्म भरायच तस भरायचा एम सी ला सेव्हनटी सेव्हन
ओपनला.
हा.
सेव्हनटी सेव्हन मग हाय की ग आणि एम. बी. ए. ला किती आहे ओपनला.
एम. बी. ए. ला होय. अ विशीकड कणी फोट. तुस काढलाय आम्ही.
विशीकड होय.
ते हा सर ते म्हणलित सोड कि तुमच सगळ्यांचं ऍडमिशन होतय म्हणलीत. म्हणजे आमचा स्कॉर्स. स्कोअर सांगितला का नी. तवा सर म्हंणल होतंय तुमच. सगळ्यांचा ऍडमिशन
हा हा हा हा हा
हा बघूया आता काय होतेय
हम चिरमुरे चिरमुरे पण गेलती म्हण विचाराला चौकशी करायला
हा
अस ते पण मला मयरीच सांगितली बाई
अरे कोणा का सांगाल ती का मी काय झोपल का काय मग तवा हहह ते मी आणि नहीं तर मी आणि की कणी या अभी सोब आभी यांच्यासोबत बोलालतो मग तव्हा एखादे वळेस बोलली असेल मग
हर्षल ना तोने हर्षल
ह हा मी आणि हर्षल बोलालतो ना अभिसाकांच्या सोबत तव्हा मग बोलले असेल मॅडम हच्या सोबत तुला काय वाटतय
मला एमबीएस आहेी खर भेटायला पाहिजे ग मला सेव्हन वनयत
हम्म मला तुझ्यापेक्षा जास्त य मी अस सांगालस मला तर किती आहेत ग फोर्टी सेव्हन आहेत
जास्त क तर मगला अवघड आहे एक बापत एमसीएलच ग्यायला पाहिजे ना
हम्म
त्यामुळे दोन
ए बाई हो आहे द दोननीकडे टाकायचं म्हणजे इकडे रालं तर इकडेच तिकड आमच्या तिकड जायचो हो तिकड चांगलं आहे होय होय
चिरमुरे काय एमसीए लाच घेणार आहे
हा काय
हो तिथं फिक्स आहे म्हणा
हा असंच पाहिजे म्हणजे उगंची आपल्यासारखे उपयोग नाही आहे हे घेऊ काय ते घेऊ ते आपलं बी कस झालंय ते मार्क मुळ हे झालंय ग स्कोर मुळ
सूत्री पण काय त्यांची घरची पाठवलीत तर
व्हय
व्हय मला काल म्हणली ग
आता आता काय ऍडमिशन बघाय चालल्यात म्हणल्यावर घेऊन येतील की ऍडमिशन
हे नाही सुत्री नाही ग चिरमुरे विचारयला गेलती मला सुत्री नाही
चिरमुर वय
बर मला सुत्री आणि चिरमुर मला काय कळना
असं का अंजे करायला लागलीयास
आग चिरमुर्या आता कम्पलेट झाला की आता एक महिना सुट्टीवर आहे
अग बाई अवघड आहे ती तुझ अवघड आहे
त्यांची मम्मी म्हणतिया की सोडायला त्यांचे पप्पा जातात
हा हा
ते सोडायला जरा कोड पडतंय ना
हा हा
हा मग ती पण म्हण नाही ती म्हणल्या घेतलं तसं तर ती एमबी ए घेणार आहे
सुत्रि काय
हा व एमबीए घेणार तिला एमबीए छान येत ग ऐंशी आहेत
हा हा हा हा
मग ती घेतली तर एमबीए घेणारय फक्त घरचे पाठवलीत का नाही मग घेणार आहेती
ते कस म्हणतीया सायकल न आलं तरी चालत म्हणतिया मम्मी खर सायकल न पण ही एकटीच आहे ना
हा हा
हम्म हम्म बघूया आता कस कुणाचं हा हा
तिला पण काय तर किती पडलात सांगू एमश ना बत्तीस काय चौतीस पडल्यात म्हणा बाई
होय मग अवघड बाय अंजे
आणि मला मेसेज केलता ऍडमिशन होतय काय नाही काय मला अवघड हाय म्हणलं एवढं कमी म्हणजे मार्क ग
काय हे बघ दोन्हीकडे पण हे भरायचं फॉर्म भरायचं
नाही ते सांगतो म्हटल्यात बई अजून एक आठवडा तर लागल अंजे सांगितल्यात तिने हॅलो हा एक आठवडा सांगितल्यात ब अजून
नाही नाही तुम्हाला डॉक्युमेंट म्हणजे ओपन कुठलं सांगितलंत काय
ओपन डॉक्युमेंट नाही हेच की आपलं दहावी आणि दहावी बारावी च काय तर मार्कशीट मार्कलिस्ट हाय आणि ईडब्ल्यू एस मधनं भरणार असलं तर त्याच हे अ इडब्ल्यू एस सर्टिफिकेट तिकीट आणते काय एल सी का काय टी सी असते एक त्याच दोन्हीतलं कुठलं माहित नाही बाई
भरणार आहे ना
होय
माझं धड कास्ट पण नाही धड ओपन पण पण न्या चाललेग
का का अंजे आहे की तुझं डोक्युमेंट
अग का अग होय ग खर कास्ट व्हलटी नाही ना ज कास्ट व्हलटी असते तरच कास्ट म ऍडमिशन होते नाहीतर ओपन ओपन मदन ऍडमिशन होते
हा आणि डोमनश काढून ठेवा म्हजे डोमन फाईल का असते ते हॅलो आम्हाला सांगितलं डोमन फाईल आणि उत्पन्ना आणि उत्पन्ना दा
नॉन क्रिमिनल ते सगळ्यांना
हा ते आम्हाला एवढं सांगितलं
हा हा चालत चालतय
हम्म झाली दामीन ठूया काय हा तू ठेव तिकंड